हॅलो, जय भीम जय भीम.
जेवले का?
हा, तुम्ही?
आम्ही जेवलो.
काय म्हणता?
काय नाय बघ झोपायची तयारी आता.
भरपूर लवकर झोपता म?
अहो शेतीची कामं करून दमतय माणूस.
हा हा काय, काय केलं बरं म आज? काय केलं?
मग बिका टाकली म्हटलं वावरात.
हो का कुठल्या?
गावकड.
कुठं?
चांदवड मध्ये गाव आय आपलं नाशिकमधी.
हो का.
हम्म, सतरा एकर जमीन ए.
हा हा.
माणस लावले कामाला वीस पंचवीस.
हा हा.
लय दग दग झाली आज हात पाय दुखू राहिले लय.
म्हणून लवकर आराम चालु आय का?
हम्म.
तरी म्हटलं आता तुम्ही कधी मधी
हम्.
तरी म्हटलं तुम्ही राहता मोबाइल बिबायल बघत राहता रात्रभर म्हणजे दोन तीन वाजेपर्यंत.
रोज नाय ते कधी समजा काम नसलं तर.
हा हा.
हम्म. बाकी मम्मी पप्पा?
काय नाय झोपले ते.
झोपले?
मला काम नाय
हम्म हम्, याना म इकडं कामाला लय काम आय आपल्याकड.
काय काम होय?
तबेला आय आपण तबेला घेतलाय पन्नास एक म्हशी
पन्नास एक?
हू
उघडेच म शेती का तबेला दोघं
तुमचा हक्क तुमचा बोलण्याची पद्धत मला एक नाईक साहेबची आठवण देऊ राहिली ओ
हू जरा मोबाईल पाहतो मी त्याच्यामुळे तसं वाटते
होय का नेहमी असंच बोलतो काका समोर हाय माझ्या असाच बोलतो मी हा हू असं कुटनाशिक बिशीक कुठतरी
कॉलेजला हाय ना तवा ऍडमिशन घेतला ना एकटा
हा मला आला त सकाळी फोन म्हणे मला म्हणे फोन कर म्हणे मेसेज टाकला होता बॅलेन्स संपला वाटतं करू करू पण मग काय नाही जमलं त्यानंतर एक चार पाच फोन केले ते बाबा उचला ना म्हटलं कॉलेज बीलेजला असल म्हटलं अभ्यास करत असल ऑटोमोबाईलचा मग जाऊ द्या रिकामा गाडीचं काय काही पार्टबीट खोलेलं असल
हा चांगली तयारी त्यांची तीकड
हू तर एक एखादा पार्टचा शोध लावायचा इलेक्ट्रिक
हो का तो बोलला का तसा काही
हू बोलला ना तो इकड इकड बट दा गाडी तिकड चालू झाली
खरंच नाही
हा हा होईल असं
जसं मनातल्या मनात वाटतं तसं इकड मनातल्या मनात थांबलोय विचार केला ना मनात बटन दाबलंय लगेच गाडी चालू झाल्या
तो करू शकतो तो तेवढा आहे हुशार मनातल्या मनात करू शकतो सर्व
बाकी त्याला दवाखान्यात दिलं होत राज्य राज्याला दवाखान्यात दिलं होत
भंजना हा
आज जागरण हाय ना कायतरी दम मग दमा बिमाचा काही तरी त्रास वाटत
ते काय चालच राहतं
रडून रडून दमा झाला ना आता आजीला
ते करुन
बाकी काय चालूय
संन्यासी
हू हू
कहाणी सांगा
वाक्यप्रचार म्हणी विरुद्धार्थी समणार्थी शब्द येता का तुम्हाला
हो
हॅलो
मोबाईल बाहेर किती सुटकिल तुमच्याकडे आहे का
काय काय
हवा हवा
हवा आहे ना
लय सुटली ईकड
हम्म. तुम्हाला मी शब्द सांगल, त्याला आणि मला समणारथी शब्द सांगा बर का
हां. हा -
बर
ठीके.
बरं सांगू काही
सांगितला ना बरंच ठीके.
हम्म सांगा म आता, उंदा म्हणजे काय?
वुनदा?
उंदा.
हा शब्दच पहिल्यांदा ऐकलाय.
ह ऊंदा म्हणजे उलटा. उरण म्हणजे काय?
पूर्ण?
उरण उरण.
काहीतरी वेगळंच ऐकवताय तुम्ही.
उरण म्हणजे आहे, लोकर किंवा तंतू, धागा. ओनामा म्हणजे काय माहिती का, ओनामा.
नाही.
ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे, एखाद्या कार्याचा श्री गणेशा करणे.
श्री गणेशा.
श्री गणेशा. म्हणजेच एखाद्या गोष्टीचा प्रारंभ करणे.
हा.
हम्म ओशाळा म्हणजे. ओ शाळा म्हणजे.
उशाळा.
हा गोशाळा नाय ओ शाळा ओशाळा अ अ ला एक काना आ त्याच्यावर एक मात्र ओशाळा.
उशिर करने.
ओशाळा म्हणजे दबलेला किंवा अस लाज वाटतो त्याला समजा लाज वाटु राहिली भाऊ. शरमिंदा.
लाजीरवाणा.
हम् लाजीरवाना लाजीरवाना, ओसाड म्हणजे काय?
ओसाड म्हणजे असं पडीक.
पडीक बरोबर, औचित्य साधून म्हणजे?
ध्येय साधणे.
औचित्य साधने, म्हणजे काय?
ध्येय साधणे.
काय साधने.
ध्येय.
ध्येय नाही ओ, योग्यता साधणे.
योग्यता.
हूं हूं कर्दनकाळ म्हणजे काय?
करर्जन?
कर्दन कर्दन.
कासय कर्जत
कर्जत नाही ओ कर्दनकाळ.
हां हां वाईट काळ.
भयंकर, निर्दयी, क्रूर, अश्या स्वभावाचा माणूस.
काळ म्हने ना तुम्ही.
कर्दनकाळ म्हणजेच ना माळ.
काळ म्हणतान माणूस.
माणूस नाही हो काळ काळ.
बरं बर!
कंदुक, म्हणजे काय कंदुक.
कंदुक का गंदुक.
बंदुक नाही, कंदुक कंदुक कवरटिंब कनदुक
कंदुक!
कंदुक म्हणजे बॉल, बॉल ला म्हणतात चेंडूला म्हणतात कंदुक.
अवो म चेंडू आहे तरी, कंदुक.
हा म चेंडूला च कंदूक म्हनत्यां.
हा रे!
तो बॉल राहतो तो इंग्लिशमध्ये राहतो ना.
म टेबल ला काय म्हनतां ओ मराठीतून?
टेबल ला! अ फळीचा बाकडा.
काय माहिती.
ऊहापोह म्हणजे काय?
क का.
उहापोह!
ऊहापोह?
हूं पोहा नाही ओ, वह ओवां पण नाही पोहा.
ये देवा देवा! पांडूरंगा, विठ्ठला उचल रे बाबाा.
काय म्हंनता पडले क काय?
हं!
पडले क काय?
हूं दमलो ना आज दिवसभर आवता मांग फिरून.
हा! काय पेरल म्हणे मका?
मका पेरले, बि पेरल.
मक्याचंच बी ना!
हा ना!
गरम व्हायला लागल ओ, लावा लागल.
लावून घ्या ना आमच्याकड काही नाही, आमच्याकड थोडी खिडकी चालू राहती, आम्हाला फॅन ची गरजच नाही.
हा तसे तसे लावतते नाही तुम्ही
नाही लावाईच आरे
हा हा
पोळा गेले
फ्री फ्री घाले बा आहे
का कत हो
फोन
कोण कोणच तोय
फोन नाहीही व्हायब्रेट झाला मॅसेज झाला
मेस झाला रे असा मुंबईची रिंट रायकली कोणाची
हो म
कोणाची
हे किरण मामा
किरण नाम नव चुक्त उत्तर
म दीपक मामा
दीपक मामा पप्पांच्या नट पप्पा राती छुटून पाहिजचेे बाहेर काय नेमकी
हा हां त मलाान तो
आं
लाहान तो वाटत म देव
हा एककडच होतं त्याला कुठलं
रविशंकर
रविशंकरट आठवतो कोला गाडीवरती बाईशी मुंडी उडाली
होमा
कंचना नाही
हा तुम्ही मला काट्यात फेकून दिलं होतं
अ दिमागची जुनी घटनाेक्षा जास्त लावली
ह आठवते ना मला
अ आलोजे मस्त चला गठी
माार इथे पुढं इथं मला पुढं आत्ता तिथं तिथं घराजवळ दुकानासमोर आपटून दिलं हो त्यागडावर
चॉकलेट येलला रायस होतो्हाला पक प पुणव
का नाही समोरून गाडी आली घाबरली मला दिलं सोडून मला सायकल शिकवत होते ते
म्हणून तर आता गाडी वडडी वा भारी येते तुला
मग
नाही
यता सगळं आटण
हम्
हावाात न नाहीय आता कार
धोका एवढं लवकर
हाराहिल जरा
हां
लागती लागती पटंकणं
हां दहा वाजूंन गेले
कायं
अकरा अकरा वाजली वाटतं अकरा वाजली वाटतं
सवां अकरा
किती झाले नऊं पाजूंन पन्नास एकांव्न
अकरा वाजूंन सोळां मिनटं झाली हो
हां कां नाहीं तो टायमिंग म्हणतो
जाऊं द्यां मगं चलां ठेवूं कां
एवढं लवकरं कायं बोलंला थोडं व्यांयाम अजूंन
झोपूंन घेनां टाईम झांला जा
बरं ठीक आहे चाले नां
हां
तेव्हां कामं
हां
ठेवसं नां